हॅलो काय करतय...
काही नाही मी तुझ्याच घरी बसूनय ग...
हो खा
हम्म महिमा एकटी होती..
अच्छा नाही, आम्ही आता गावायला आलो ना म्हण,
हो तुम्ही कधी येणार आहे, मग वापस?
आता आम्ही पुढच्या सोमवारी वगैरे येऊ,
लय दिवस,
हो आता सगळ्यांचेच घरे वगैरे करून ये,
हो मग, तुझी शाळा सुट्टीत काढली का,
अ नाही सुट्टी वगैरे तर नाही काढली, पण आता एकदा मॅम वगरेला, कॉल करून सांगून देऊ,
हो
उद्या वगैरे लावू मॅमला कॉल
हम्म नंतर मग पेपर जवळ आले की नाही होत जाणं..
हो मग....
लवकरही आपल्याला चिखलदऱ्याला चिखलदऱ्याला जायचं आहे बर...
हा...
तेच म्हटल टाईम आहे तस आज... जून हम्म..
मग तुम्हाला मिळाले का पैसे वगैरे...
हो पैसे मिळाले मला काही नाही म्हटलं मी आज जिम लावली आजपासून...
होती...
अ इथेच बायपासवरर आहे जिम...
काय ना ह....
अ काय न्यू चॅलेंज जिम.
अच्छा...
हम्म....
तू कशी एटीनच्या वर आहे ना मग... तुला होन जाते मी अजून अठराची व्हायचीच आहे...
नाही नाही तुला नाही जमत ते विकी दादाचा मित्रच आहे तो....
अच्छा....
हो विकीदादाला कॉल केला मी तर मग तो बोलला त्या.... शी एकदम त्यांनी पैसेच कमी करून टाकले...
हो का...
हा आधी दोन हजार म्हटलं होतं मग एक हजारच म्हटलं आता...
अच्छा आहे डायरेक्ट एक... एक हजार डिस्काउंटच असतो...
हो ना हम्म...
बाकी कस...
चांगलंय....
इथे तर इथे मी आलेली आहे ना.... अच्छा इथे मी आली ना इथे एक मंदिर आहे महादेवाच इथे खूप मोठ..... ह महादेवाची पिंड आहे.... हॅलो. हो ती कोणती हा ती कोणत्या तरी दिव.
फोट पा शिल पिंडीचा महादेवाच्या पिंडीचा हम्म. .
हॅलो.
हा फोटो पाठवशील म्हटलं मला.
हॅलो हॅलो आवाज नई येत हे.
आवाज नाही येत आहे का हॅलो हॅलो. हो येतय मला येतय आवाज.
हॅलो....
हॅलो....
हॅलो आवाज येतोय....
हो येतय गावाल म्हटलं मला फोटो पाठवशील त्या पिंडीचा महादेवाची पिंड आहे ना....
हो हो खूप मोठी पिंड आहे ती अशी त्या.... ए दिवशीशी वाढते वरच्या ना एक दिवस येते त्या दिवशी तशी मोठी होते खूप मोठी..... पिंड ती फोटो अशी दिसत नाही..... एक रूम म्हणजेशी मोठी रूम वहिनीची जी रूम आहे ना..... महिमा वहिनीची हॅलो...
हा हा हा.....
अरे नाही सिरियसली, मी तुला फोटो पाठवतो.
हो.
. . ह. आवाज नाही यता हॅलो. हॅलो आवाज नाही येतय.
कागो तुझे मग हॅलो.
हॅलो हा आवाज हा.
ता
हा.
आवाज आला.
फोन.
हा तुझे पप्पा पण आले का म्हटलं तिकडे.
हो आलेच आलेत.
हा झाले का ते हा आम्ही ती तिकडे याला गेलो होत ना, बहिरम वगैरे तिकडे.
हा हा.
तेव्हा म म्हणत होते की अम. कि बा तिथं जाऊ तुझ्या मामाकडे. पण आम्हाला वेळच नाही भेटला मग.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
हम्म ते मंदिर बघायचं होतं पण वेळस्
अच्छा.
तेस म्हंटल ते मसाय मते मारीज हॅलो.
हा अजून का चालू आहे? हम
काही नाही ग आजपासून माझ जॉब झाल तेच चालू आहे सध्या.
अच्छा पेमेंट वगैरे आहे म्हणजे. आजपासून चालू झालं ना म्हे काय पेमेंटचा विचारत आहे.
काल ट्रेनिंग झालं कंप्लीट
तर पेमेंट वगैरे किती भेटणार आहे.
पेमेंट का पंधरा पर्यंत राहील म स्टार्टिंगला
हम्म हम्म.
हा वर्क फ्रॉम होम आहे. ना म्हटलं जाऊ एक्सपिरियन्स सा चांगला आहे.
हम्म.
हम्म गर्वस्थ तसल्या काय? तेवढेच एक्सपिरियन्स येते माझ्या फीलल्डचा आहे ते म्हणून मग.
हम्म बस. चालू आहे इकडे मी वह्या पुस्तके, घेऊन आणली आता मग बाकी तर लिखाण वगैरे होत तव्हा ते चालू हे.
तिथं कोण कोण आहे मग?
सगळच इथ म्हणजे माझ्या आईचीच फॅमिली अस सगळी माझे मामा वगैरे
हा हा हा करमते का ग?
हो करम ते आता मोबाईल
हो मोबाईल असला की आजकाल कुठे करमते
मोबाईल म्हणजे एक एंटरटेनमेंटच सा
हो हो दुसरं काय आता
हम्म हम्म.
हो मोबाईल आहे. हम्म. अभ्यास वगैरे करते का मग मोबाईल मधून
हो करते. त्याच्यावरूनच करते.
जेसी म काही म्हणत नाही का पण आता इतके दिवस.
आता दोनच दिवस झाले दोनच दिवस झा झाले अजून म्हणजे कालचा ना आजचा.
म्हणते.
हो म्हणजे असं नक्की नाही आहे की पुढच्या सोमवार पर्यंतच अ म्हणजे मी गुरुवारपर्यंत पण म्हणजे गुरुवारी पण येऊ शकते. पण जास्त दिवस जर थांबायचाच नाहीये.
हो का हम्म तस ना तेवढंच म्हणजे काकूच्या आईला पण आराम.
हा.
हम्म.
मग कशी तब्येत वगैरे
तब्येत चांगली आहे आज खूपच अंग दुख दखत आहे जिमला गेली होती मी आज पहिल्यांदा.
कुठे?
जिमला.
हा.
म्हणून खूपच सांग असं हे होत आहे दुखत आहे. उकडून आल्यासारखं
अच्छा
हम्म तेस भेट यश
मंग वहिनी वगैरे कश आहेत हो जेवण झालं आज पनीरची अ भाजी केली होती बासुंदी केली होती
बापरे आज तर चांगलाच पाऊल झाला मग तुम्हाला
हो.
हम्म नॉन व्हेज वगैरे खातात का त्यांच्या घरी
नाही त्यांच्या इ तर कोणीच नाही खात त्यांची इथ देवी आहे ना म्हणजे देवी आहे त्यांची इथं
हो का हम्म. अच्छा.
मंग बाकी कस काय चालू आहे.
ण मस्त आहे तुला कस काय काय येते मग बनवता येते का पनीर ची भाजी.
नाही पनीरची पनीर म्हणजे वगैरेची भाजी नाही येत बनवता पण ती बगर बनू शकते मॅगी वगैरे
हो कागो
मॅगी आलूची भाजी पोळी वगैरे
श शिकताच
बाकी मग कस बाकी मग कस चालू आहे
बाकी आहे चांगलंय आहे सगळं
अच्छा
हा
मांग जीव आा
हा
आमच्या इकडे आमच्या इकडे आमच्या इकड तर खूप काही बघण्यासारखं आहे म्हणजे इकड वाडे आहे जुने वगैरे हे जीवनपुरा खूप जुन आहे खूप जुन इकडे ऐतिहासिक आहे
हो कायय त म्हणजे तिकडे हे आहे का असं बघण्यास
हो म्हणजे म्ह वरे वगैरे जु काय म्हणतात घरडेगरे
हम्म हम्म हम्म
म्हणून
हा तू कुठे का काय कायलं कुठे गेली होई
मी काहीच नाही माझ्या मामाचा म्हणजे माझ्या आईच्या मामाचा वाडा आहे तोच बघितला
काग काग कागद हो का क कसा आहे वाडा
खूप मसातयची म तळघर वगैरे पण आहे.
हो का ग तळघर म्हणजे काय असतंय?
अंडर ग्राउंड रूम असतात. हॅलो. हॅलो.
मोठी नक करू हा.
हा हा.
हम्म.
जमिनीच्या खाली घर असतात.
हा ना.
मंग बाकीे कस?
नाही मी बघितलंच नाही तसं ते जमिनीच ते काय आहे तर
अच्छा.
बघावं लागेल एकदा.
येशील नाही इकडं मी तर लहानपण पासूनच बघत ते घर तर म्हणजे असं चांगलं वाटतंय.
चांगलं वाटतंय.
हो.
हम्म.
चांगलं हाय.
तू काही बघितलंय का असं ऐतिहासिक वगैरे
मी म्हणजे मी पुण्याला होती ना तेव्हा सिंहगड वगैरे तिथले जे गड आहेत लो गड
अच्छा.
हा म्हणजे एकदम ब
हो का. तू इकडून झोपजो.
हम्. हॅलो हॅलो.
हा हा आवाज येतय.
हॅलो.
हा आवाज येतय.
अजून.
हा काय म्हणत हो ती हॅलो. तू काय म्हणत होती? हो.